लागला लागला
लागे ना ते बाक कोच्या आहे जाऊन कि आहे फून
हो हो इथे की नाव अंजली सागर पाटील
हम्म
मात्र सागरनं पण फोन लावला तरी फुरगीचाच फुट इचू या ते बघितलं काय म्हणणार आला कुं्हापूरपर हा
पैसे चांगले यायला लागला त्याला
कायलं
पैसे चांगले यायला लागले त्याला
होय होय बाराशे सहा रुपये पेंडडींग दाखवा लागले
आणि जुनं किती म्हणजे सहाशे आहे ना ते
नाही सहाशे तेच बाराशे झाले ना
असं आहे काय दोन्ही मिळून भारत झालं का
हो तिथ आी सहाश दावत हो तिंच फघतो आता बाराे दाखवाव लागले
भगवत दाखवते ना
व भगववाताा कोते पिंडिंग दा कोते हो जोडलेला आहे की दोन रुपये येते ना बँकेमध्ये
हा हा हा बरोबर इलम कोणाच मॅसेज येत व्हायब्रेड होते
मेसेज नाही
बाकी काय
बाकी काय निवाांता
दिंडी गेली ग वार करायची हा बाहेर आले बाहेर आले
बाहेर आलंस का
हम्म आवाज येत नाही काय तुला
इथे ग्या आवाज जरा कमी आला
कसं काय दिंडी गेली का दिंडी
दिंडी कधीच गेल्या.
वता नसते त माणसं.
नाही ना आता नाही ति तर ज्या दिवशी गेली त्याच दिवशी स- काही आठ वाजता सगळं मोकळ झालंत.
बर काय होतंय वयब्रेड ते?
अरे ते फोन या लागला.
होय आर उचल की मग.
हां मी करून लावतो परत अरे ते तुषर बोोलवाय लागलं क मोबाईल-
हा हा